हा झालंय बघ बाळ तुझं.
हा माझं पण झालंय बघा.
अ
हम हा आवरलं बघा.
हा हा बाळ वाढत झोपलय वाटतं.
होय होय झोपलय बघा बाळ ह ह मग तुमच्याकडे काकी मग उरुस असतय काय यात्रा किंवा जत्रा असं काय असतय?
आमच्याकडें उरूस असतय का?
होय होय आमच्याकडे जत्रा असतय बघा. आमच्याकडे जराशी वेगळीच पद्धत असते हा.
हा हा सांग की मला ती पद्धत सांग चालत्या मला आवड ऐकायला हंवस म्हणजे
आवडतय काय हा हा बर बर. सांगतो काय आमच्याकड महालक्ष्मीची यात्रा असत्या.
हा
म्हणजे तीन वर्षात न एकदा असत्या म्हणजे त्याला माही म्हणत्यात आमच्याकडं.
आमाही हा हा
म्हणजे दरवर्षी ऊरुस पण असतोय आमच्याकडं पण महा लक्ष्मीची यात्रा मोठ्यान असत्यात तीन वर्षातन एकदा येत्यात त्याला मग माही म्हणतात. आमच्याकड मग आमच्याकडं कस असतं आट दिवस यात्रा असत्या लक्ष्मीची अं मग असं ते एरडी पौर्णिमा म्हणून असतय.
हा हा
त्या दिवशी असं ते एरडी घालतात म्हण एरडी असते एरडी घालणे म्हणून अस
हा हा हा हे काही नवीन आहे वा ह नवीन म्हणजे म्ह आम्हाला ऐकायला नवीन
हा मला पण मी मी पण माझं पण लग्न झाल्यानंतर ते पहिल्यांदाच होतं मी पण पहिल्यांदाच ऐकलोय.
हा हा हा
म्हणजे ते एरडी म्हणजे कस करतात आपण दसऱ्याच्या वेळ टायमिंगला कसं ते धान्य वगैरे घाल घालतो बघा.
हा हा म्हणजे हे कुंभ हे घालायचं घट घालायचं.
हा म्हणजे ते घट घालत नाहीत पण ते काय अस वेगळंच असतय तिकडची मला पण एवढी माहित नाही म्हणजे मी पण आजींच्याकडन ते ऐकलोय म्हणजे आम्ही गेलो नाही नाही ते घालायला ते कस त्यांच्या त्यांच्या ह्याचे म्हणजे तिथले जे लोक असतात बघा त्या अ कमिटीची ती करतात ते सगळं मग तिथं ते धान्य घालतात आठ दिवस असत आमच्याकड ते यात्रा म ह मग पहिले चार दिवस ते काय तर असते ते म्हणजे देवीच ते चार दिवस कमिटी करून घेते मग पाचव्या शेण आंबिल गुगराच नैवेद्य असते देवीला.
हा हा
मांबिल बुगराच दुसऱ्या दिवशी पोळ्याचं नैवद्य असतंय.
ह हा
आणि आमच्याकडें देवीला असं ते नैवेद्य द्यायला जाताना सूप नवीन घ्यायचं असत आमच्याकडं.
हा हा
मग सूप नवीन घ्यायचं त्यामध्ये मग आपल्या देवीला साडी ओटी नारळ सगळं आपलं साहित्य केळ लिंबू सगळं असं घेऊन जायचं देवीच ओटी भरायच्या असत्या.
हा ते सुपातच घेऊन जायचं असतं का
पातन घेऊन जायच आणि तिथं पण ते देवीच्या समोराचं सूप ठेवलेलं असते
हा हा
आणि आमच्याकडे मेन म्हणजे कस सांगा देवीची मूर्ती क नाही असं लाकडी आहे दुर्गा माता बसतेय बघा
हा हा तस हा
परंतु ते कसं आपलं मातीचं वगैरे असत दुर्गामाताच हे आमच्या इकडे लाकडी मूर्ती आहे आणि जवळजवळ एक सहा सात फुट ते नासेल ती मूर्ती देवीचे हा होय होय तेवढे आणि ते पण कसं आहे सांगा गावात राह गावात आणि माळावर असं दोन मंदिर आहे तिथं
आा
दोन्ही मंदिरला क सासर माहेर म्हणतात हा मग पहिल्यांदा अ सासरमधन माहेरला येते ती देवी
हा
ह मग एक दिवस वस्ती राह त्या सगळ्या त्या नैवद्यतेने दिल्यानंतर मग ते आणि परत माहेरला जाते राहायला मग ति एक दिवस राहून आणि परत मग सासरला जातात त्या दिवशी मिरवणूक असत गावातन मग त्या देवीला कणी असं नाचवतात असं गुलाल वगैरे उधळून वाद्य ते नासते वाजवायला असं वाजवून हे करतात देवीची मिरवणूक काढतात मग देवी पाण्याला जात्या आणि मग ते एरडी घालणे असते बघा ते एरडी एकदा घातली की मग गावातल्या सुना ले कि ते गाव सोडून जायचं ना आता लेकीी आलीच समजा गावाकडं तर परत जायचं नाही तिने पूर्ण यात्रा पूर्ण झाली क नाही मग जायचं
मग जायचं म सोडून अस मध्ये अर्ध वट
हा जायचं नाही ते पद्धत आहे तशी जुनी पद्धत आहे
हा हा
किंगोबा म्हणून देव असतोय त्या देवी संघट
हा हा
मग त्या देवाला असं कपडे घ्यायचं परत ते गुंची घ्यायचं आपलं लहान बाळांना घालतो तीन
हा हा हा
आणि मग साळूता एक ते जण अस, म्हणजे जे जे पाहणारे असतात ते पाहतात. वर्षभर साळूता घ्यायचं नाही घर आता. आणि मग आमच्याकड वास्तु, हा नाही वर्षभर घ्यायचच नाही पुढच्या वर्षी घ्यायचं की चालते.
हा हा
आणि मेन म्हणजे कस, आता ते एरडी घाल असते बघा ते घात मग गावात लग्न करायला चालत नाही.
हा
आणि परत वास्तू शांती करायचं नाही. घर ते बांधायला चालतंय पण वास्तू शांती कराय करायची नाही.
होय की का होय होय वा पास्तुक्षांती घाठल्यानंतर पण चालता घ्यायचं नसत.
हा हा मग आमच्याकडे कस यात्रा झालं क नाही, वास्तुशांती करायचं नाही. बांधकाम ते करायला चालतंय हा वास्तु शांती करायचं नाही. आणि लग्न पण कसं लग्न काय करण थांबवता येणार नाही की म्हना काय करायचं दुस दुसऱ्या गावात जायचं लग्न करून घेऊन यायचं. म्हणजे गावात वाद्य वाजवायचं नाही कोणतं.
हा म्हणजे तिजा वाद्य वाचतय त्यावेळीच वाजवायचं ते.
हा हा तिचं काय असेल तर तिच्या वेळीच करायचं, नंतर ना काय करायचं नाही.
करायचं नाही हा हा हा. हा हा छान वाटलं बघ नवीन वाटलं ऐ कायला पण एकेका गावाची एक-एक वेगवेग
वेगळे-वेगळे पण होय होय आणि ते नाचवतात तेन लई भारी अस ते का की इकडनं तिकडं, इकडनं तिकडं देवी पळत्या परत मध्येच थांबत्या. असं ते नाचते आणि मोठीच्या मोठी यात्रा बसते खेळणीची दुकानं भरपूर खाण्याचं दुकानं लई छान-छान येतात, बॅगा परत आणि काय संसार तर कुठे गेलं तरी सुटतच नाही भांड्या वगरे सगळे येते विकायला. होय-होय सगळे येते.
आ
आणि मेन म्हणजे कसं देवीला पोळ्या चा नैवेद्य म एक दिवस यात्रेला येतात तर पोळ्याच नैवेद असते त्यावेेळेस अ पोळ्याचा नैवेद्यन दुसऱ्या दिवशी जे म्हणजे आपण कसं आहे गोडाचा करतो तसं पूर्ण एकेकांचा जे म्हणजे नॉनव्हेज खाणारे असतात, त्यांच्यात नॉनव्हेज केलं जातं.
हा हा होय की.
होय होय.
ते प्रत्येकाचा म्हणजे वेगवेगळं ज्यांच्या घरात जे चालत ते कर त्यात आणि चालत ते त्यांचा ते गोडा असतय हा म्हणजे आमच्या उरसातली उरर्सा
हा बोला, हा हा आमच्याकडे कसं गोडच करतात. च्याकडे काही नसते नॉनव्हेज, हां म्हणजे ज्यांना जे आवडते ते करून खातात.
करून खात
होय होय मग हे नंतर ना ते देवीला साडी वगैरे केलेलं त्यांची त्यांची कमटी असत्या ते म्हणजे असं त्यांचे त्यांचे पैसे तेन काढलेले असतात ना यात्रेसाठी म ते त्यांचा त्यांचा वाटून तेन घेतात असं कर
आ असणार की तसं पण त्यांचा
होय होय.
हा आणि काय सगळं बरं आहे?
हां बरं आहे बघा तुमचं बरं हाय? हा चालते-चालते आणि करतो बया परत तुम्ही पण करा मला कॉल
बरं बर करतो की मी आता आणि एक दहा मिनटांने करतो, बा तुला हा. हा ठेवू हा हा.